हो उठत आहे क हो येतय येतय कशा हाय तई हम हम येते ना. तसेच
हा मी ठीक आहे.
नाही मज मी पण मी पण मजेत हा हॅलो हॅलो.
हा हा जरा रेंज मध्ये या ताई.
रेन मध्येच आहे मी. म्हणजे आता हे का आहे मला हा.
आज आपण स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर बोलायचं.
चालेल लेल चालेल काही हरकत नाही.
तर आजच्या आजच्या काळात काय, किंवा आधीच्या काळात काय किंवा हे स्वच्छतेच हे मत तो आहेच आप आपल्या आयुष्यात कधी स्वच्छ राहिलं तर अनेक गोष्टींपासून आपलं रक्षण होतं. म्हणजे अनेक रोगापून घाणीपासून रक्षण होत. म्हण. हा ह तर स्वच्छता म्हणजे? ती कशी राखली जायला पाहिजे की आपल्या शारीरिक स्वच्छता रा. पाहिजे प्रत्येकाने तसंच आपल्या अ घराची, आपल्या परिसराची, आपल्या आजूबाजूच्या राहणाऱ्या राहणाऱ्यांची. म्हणजे आजूबाजूचे ठिकाण आहे, त्यांची म्हणजे आपण राहतो तो आपला परिसर. स आणि आजूबाजूचा परिसर सगळं साफ स्वच्छ आपण ठेवलाच पाहिजे हा.
नाहीत काय होतं आपलं घर स्वच्छ त्याच्यागतून दुसऱ्यांच्या याच्यात कचरा टाकतो ते पण नकोवायला त्. यामुळे म्हणजे खरं तर बाहेर निघाल्यावर पूर्ण प्रसन्नच वाटलं पाहिजे आपल्याला. मणा
कसं आहे माहिती हा हेच हा. आपण आपण साफ राहिलं की, आजूबाजूचे आपोआप आपल्या हच्याने अ म्हणजे आपणच, आपल्या मुलांना सवय लावली पाहिजे साफ स्वच्छतेची. ह ना सकाळी म्हणजे लवकर उठ हो ना आंघोळ वगैरे करून आपले घर वगैरे साप करण तस आपले भांडी, कुंडी धुणं, कपडे सगळं साफ राहिलंच पाहिजे जर आपण अ कपडे पण, जर रोज साफ नाही ठेवले तर काय होऊ शकत. त्याच्यावर बॅक्टेरिया अ ची वगैरे वाढ होऊ शकते आणि त्याच्यामुळे काय होत ते ते म्हणजे एक प्रकारे आ आजारालाच आमंत्रण असत. त्यामुळे कपड्यांची स्वच्छता व्हायला पाहिजे, तसच भांडी ज्याच्यामध्ये आपण स्वयंपाक करतो. जेव्हा, काय करतो ते पण आपल्या साप पाहिजे ते जर साप ल मग त्याच्यामुळे पण आपल्याला वि आजार उद्वू शकता म्हणजे जेवातच आप असं होऊ शकतं बॅक्टेरिया वगैरे त्याच्यामुळे,